हॅलो काय चाललंय भाऊ?
नमस्कार.
नमस्कार, राम राम, आदाप, सलाल माली काम. गुड मॉरनिंग. गुड नाईट. काहीच नाही. तुमचं
काय झालर तुमचं?
आमचं काहीच नाही. काय चालूय तुमचं. हो मजेत मजेत.
काहीच नाही बास. आरामात चालूय भो.
कस लय आराम फरमाईश करायला हो तुम्ही
काय करते? काही ना काही तर करावं लागेल ना काही ना काही तर करावं लागेल ना.
पोटा पाण्याच कराव लागेल अरे वा लयच
हो पोटा पाण्यासाठी म्हटलंय.
खूपच तुम्ही मनावर घेतलं हो.
ह काय करताय घ्यावं लागतं कधी कधी
का मनावर घेतलं एवढं?
कामात येतं ना ते
हो मी असं ऐकलं की तुम्ही कोणता फाउंडेशन जॉईन केलंय? त्या आत आपलं वातावरणाची हानी रा राबवण्यासाठी तुम्ही काम करताय म्हणे.
काय म्हटले?
तु कोणत तरी फाउंडेशन जॉईन केलंय म्हणता वातावरणाच्या संबंधित प्रदूषण नाही विषय तुम्ही काय जनजागृती करताय म्हने
हो चालू आहे ना सध्या जनजागृती वायू प्रदूषणावर चालू आहे ध्वनी प्रदूषणावर पण चालू आहे ना.
हो का मी तर असं ऐकलं की तुम्ही तुमच्या लग्नात डीजे लावला होता आणि आता ध्वनी प्रदूषणाच्या गोष्टी करायलाय तुम्ही
हो हो तेव्हा एवढं ते नव्हतं ना आम्हाला तेव्हा आम्ही एन जीओ जॉईन नव्हता केलेला ना.
हो हो हो.
आम्हाला आम्हाला एनजीओ जॉईन करण्यासाठी जी ट्रेनिंग दिली गेली त्या आम्हाला सांगितलं की हे पाहिजे हे झालं पाहिजे त्यामुळे मग आम्हाला समजलं काय करावं. काही नाही त्यामुळे ते म्हणून सांगत आता आम्ही आम्ही जी चूक केली त! तुसरे कोणी करू ने बा.
म्हणजे तुमच म्हणणं आहे की आमचे लग्नच होऊ नये.
नाही लग्न करावं तुम्ही पण दिवसा करा जास्त टाईम डीजे वाजू नका वाजवा! पण मग रात्री जास्त टाईमला वाजवू नका अस. किंवा जास्त जास्त आवाजामध्ये वाचू नये डीजे.
हो हो.
हो तस म्हणतो म हो तर तर आपली परंपरा आहे ना आता किती? क काय झालं तररी लग्न म्हटलंवरला ऐकत नाही ना!
हो लग्ना तर डी जे आणि टॉलबी शिवाय? पुूरे नाशणार शलिता काय करता आ ती बारीक बारीक! पक्षांच्या जीवावर राहिले हो आता तुम्हीच सांगा काय महत्त्व आहे? काय करणार आहे? आता तुम्ही विचार करा. हे बारीक पासू द दहा हट्स ला कस सर्विव करणार आहे.
तेच ना आता ते त्या वेळेच चालू होतं ना त्यामुळेच मग आता आम्ही एन जीओ खोललेल आहे ना. त्याच्यावरून चालले आणि तुला जनजागृती करण्यात चालली जेवढं होईल आमच्याकडून तेवढं आम्ही करतो जे आता जे होईल ते पुढचं पुढं बघतो जे आता जेवढं काम आहे सांगण्याचं तेवढं आम्ही सांगतोय.
हो हो.
हो.
काय करता आता आ ऑप्शन नाही हो आपल्याकडे काही
आम्ही आत्ता जे का आता बाहेर गेलो होतो. तर मग तिथं एक डीजे चालला होता मी त्याला आत्ताच बंद करून आलेलो आहे त्यांना सांगून आलो त्यांनी पण ऐकलंय आमचं आलं त्यामुळे मग आता इतकं काही टेन्शन नसतं आम्हाला. ऐकतात लोकं हो त्यांना सांगितलं ना तर लोकं बरोबर ऐकतात.
हो समजून उमजून सांगितल्यावर काय करता.
लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी पाहिजे हा कोणीन कोणीन.
मार्गदर्शन खरंच महत्वाचं आहे आता तुम्ही एन जी ओ जॉईन केला म्हणल्यावर खूप मोठ काम करता आहेत तुम्ही खूपच छान काम करताय आणि आ त्या कामाची पोच पावची तुम्हाला खरंच अ गॉड देईन दे तील असं वाटतं मला.
हो मग आता तेच आहेच ना. काही ना काही तर होईलच आता भेटलंच आम्हाला देव देव हा चांगलेच हेज्याच्यावर असतो ना.
हो हो. काय करता बाकी बाकी काय करायले तुम्ही मजेत का?
बाकी मजेत आहे आम्ही अजून आता काय कर लावायचं आम्हाला. काय बोलाव आता त्यांनी आम्हाला याच्यावर का म्हणता त्याला वायू प्रदून प्रदूषणासाठी सुद्धा आम्हाला ते सांगितलेलं आहे. इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे त्यासाठीवर त्यावर पण आमचं काम चालू आहे.
हो काय काम चालू आहे हो म्हणजे तुम्ही काय करायलेत?
म्हणजे आता य ज जेवढे जास्त होईल तेवढं जास्त आम्ही इलेक्ट्रिस कुट्यांचा वा वापर करण्यासाठी सांगतोय. इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर कर करायचा सांगतोय असं कारण की इलेक् ट्रिक गाड्याना अस धूर धूर वगैरे काही होत नाही ना आणि त्या त्याला इंधन पण एवढं लागत नाही ना आपल्या वालं. हो आणि इंधनचा आपला एवढा उपयोग पण होत नाही ना आपलं इंधन पण वाचतंय ना. त्यात एक आपल्या अ आपल्या देशहिताचा पण एक भाग आहे ना त्यात त्यामुळे.
हो आता ते थोडा लिथियम चा प्रॉब्लेम आहे. होईल तो लवकर शॉर्टेज क्लिअर. बघूता आम्ही ही विचार करत तो इलेक्ट्रिक स्कूटी घ्यावा आहे तर किंवा टी वही एस आय क्यूब तुमच्याकडे कोणते आहेत?
हो मी पण हीच वापरतोय हो ओला वापरतोय मी. पण ओलाचे पण सध्या आता भरपूर प्रॉब्लेम आलेले आहे ना तर मंग आता सध्या ओला ओला बंद करावर आहे आम्ही पण.
नाही ओलाला इश्यू आहे तिजे सर्विस येस नाही ना सर्विसेस सेंटर नाही तर काय करणार आहे तुम्ही स्वतः खोलणार आहे की तुम्हाला काय माहिती आहे काय आर्मीचा राहाय काय ग्रँडेडर आहे काय अ काय कोणती पिन आहे कोणती फ्यूज आहे कोणती बॅटरी आहे कोणती मोटर आहे कोणती सर्व मोटर आहे डी सी आहे की सादी. आहे सादी नसली तर कोणता आर्मेचर आहे कोणत्या इच्चा आहे कॉपर आहे वाईंड अल्युमिनियम आहे जर्मिनी टर आहे आणि त्याच्यात तुम पार्ट कोणते गेले का मॅकॅनिक काय तो ऑनलाईन भेटतय आपण ऑनलाईन शानपणा करतो खोलतो गाडी पण ते आपल्याला जमना सर्विस सेंटर शिवाय जे सर्व्हिस ला एक प्रॉपर इंजिनिअर काम करू शकतो ते आपण करू शकणार. बरोबर आहे की नाही.
हो ना हो ना मग तेच ना ते आता त्यांनी सर्विस सेंटर पण- ेवलेले नाहीे ना त्यांनी त्यांच्या व सर्व्हिस सेंटर ठेवायला पाहिजे होते ना.
हो ते स्टार्टप होता हो. इंडियन मार्केटनं त्याला सपोर्ट केला पण त्या व्यक्तीला तो- टिकवता असण्या आला तीनशे अठ्ठावन्न कोटीची ह् प्रॉपर्टी त्याना म्हणजे तिचा टर्न ओव्हवर होता मा- जग का आहे का तीनशे अठ्ठवन कोटी सहा महि्या न कोटी.
हो ना मग तेच नाही पण ते त्यांना टिकवता नाही आलं ना आता काय बोलायचं त्यांना तरी. किती बोलल काहीतरी म्हट काय काय फायदा नाही ना.
काय करता आता ते सगळं अवघड आहे हो. एक कंपनी स्टार्टअप कंपनी तिक ना आपण. आतर आयतर टेकली हो आतर खूप गाड्या करतात. त्या युनिटच किती? बारा ते एक लाख ति दररोज सेलिंग होतील लास्ट मंथ ला. यातडची म्हणजे आपल्या भारतात. ध्वनी प्रदूषणाला खूपच आळा घालते. ते म्हणजे काय म्हणू शकतो आपण पेट्रोल चा वापर कमी होणनार. हो कारण गाडी आवाज येते कुर घुरकुर घुरकुर. र गोर, गोर गोर, गोर गोर, गोर, गोर गोर, गोर गोर, गोर आणि मोटर कशी आ. मोटरचा आवाज येत नाही काय करणार हा आता. तुम्हीच सांगा बरं हसण्यासारखी गोष्ट आहे ती. आता ती बुलेट कोणती फाट फाट फाट फाट करत चालते. किती ध्वनी प्रदूषण करते ती. हो कि नाही. हो ना थोडा नेटवर्कचा इश्यू आहे. क बुलेट कशी फाट फाट फाट फाट करत- हो हो हो ते काय करणार आहे वातावरण खराब आहे वातावरण नेटवर्क सपोर्ट कर चालं. रेडिएशन मुळ आपले जीव धोक्यात याले.
पाळ आलेला आहे त्यामुळे पाऊस पडतोय.
हो.
विजा विजा कट काढताय आता इथं विजा विजा पण लागतय.
हो आणि तुम्ही विचार करा ते बुलेट किती आवाज करत चालते हो किती ध्वनी प्रदूषण करते आणि त्यातलं त्यात कार्बन मोनॉक्साईड इथेनॉलचा वापर होतोय केमिकलचा भरास वापर होतोय. आणि आपल्या सगळ्या ध्वनी प्रदूशन होतय. त्याला जबाबदार कोण तुम्ही आणि मी? तुम्ही जरी एन जीओ जॉईन केलाय त्याबद्दल तुमचे खरेच म्हणायचे आभार मी खरंच भारताच्या नागरिक आहात आम्ही भारतातलेच आहोत पण आम्ही बेकायदा नागरिक आहोत म्हणजे कसं तुम्ही म्हणू शकता तुम्ही खरंच काम करताय भारतासाठी आपल्या देशासाठी आपल्या स्वतःसाठी आणि जगण्यासाठी काम करताय याबद्दल तुमचे मनष्य आभार आता
आम्ही आता तेच करणार ना आता आम्हाला पण समजून सांगायचंय ना ते
बघा की तुम्ही आता तुम्ही तुमच्या एनजीओ बद्दल काहीतरी सांगा आम्हाला मी दोन तीन माझे विद्यार्थी आहे ते काम करू इच्छिता मी त्यांना तुमच्याकडे जॉईन करून देऊ शकतो ते तुमच्यासाठी काम करतील का?
असं जॉईन नाही होता ये ओ आमच्या ह्याच्यात आमच्या ह्याच्यात जर जॉईन व्हायचं म्हटलं तर आधी त्यांनी स्वतःला सुधराया लागतं ना जे जॉईन होतात त्यांनी तरी पोलुशन करू नये त्यांनी जे एनजीओ वाले येतील तेच कराया लागलं तर कसं होईल त्यामुळे आम्ही आता एक अ आता मी ये आधी एनजीओ एनजी मध्ये भरती करण्याआधी आम्ही एक ट्रेनिंग देतो त्यात त्यांना स्कोप काय शिकवल्या जातात त्याबद्दल कसं आहे काय ये काय काय करावं लागतं काय काय नाही करावं लागतं.
ते सर्व सांगतो ना आम्ही त्यांना त्यात
हो हो मग बाकी मी जर मला जॉईन व्हायचं तर मला ते सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागत्यात. म्हणजे आधी
हॅलो हॅलो करना वाटलंय